हा ते स्मॅशर आणलय काय?
हा स्मॅशर ते असतय की,
हा हा हा.
ते त्यांन प्रेस करायचं करायचं आणि ते ते गोळं करून घ्यायच आणि गोळं सोडायच्या अगोदर एक हरभऱ्या एवढं अ चुरा सोडायचा बून
हा हा म्हणजे तेल तापले का नाही बघायसाठी.
हा एक गुंजा भरून घ्यायचं ते होले चुरा सोडायचा
ते कशासाठी?
ते एका भांड्यात काढायचं
हा
जरा एक अर्धीवाटी खोबरं
हा
त्यात एक लाल मिरची जरा एक मूठ भरून शेंगदाणं
हा
आणि चार लसणाच्या पाकळ्या
हा
आणि हे टाकायचं अं चार मिनार भगवती
घालायची व्हय
हा
हा
एक चमचा आणि ते मिक्सरला लावायचं
बरं
त्या आपली चटणी तयार होत्या
हा म्हणजे वडापावची आणि हिरवी चटणी पण केलतं काय?
हिरवी चटणी नाही.
हा हा फक्त म्हणजे ते लाल चटणी हम्म हम्म्म्म मग त्याच्यासंग खायला काय मिर ची का नुसत चटणी तेन केलता खोबऱ्याची
चट चटणी ती झाली की खोबऱ्याची, शेंगदाण्याची, चुऱ्याची
ती झाली खरं पातळ चटणी केलता काय असं कडी कडी वडा असतोय तसं काय
नाही नाही ते काय नाही नुसत वडापाव
हम्म हम्म काय दर हाय तिकडं
दर वीस रुपये
हा हा भरपूर आहे की मग हा हा आणि एक पाव एक्स्ट्रा घेतलं तर
एक पाव एक्सट्रा घेतला तर सात रुपये हो पाच रुपये रुपये आणि वडा दहा रुपये
हम् हम्
मग आणि काय
काय नाय
टाच दुःखीवर उपाय सांगू का
सांगा की
आपली भाजकी विट असत्या ना
हा
ती लाल हो पर्यंत भाजकायची अ गरम करायची
हा
आणि एकदम गरम झाल्यावर त्यावर रुईच पान असते ना
हा
रोईच पान टाकायचं. आणि वरण हो एरंडाचे तेल नाही तर ह
होय होय लय जणांचं ऐकलंय ते एरंडाचं तेलच मोहरीच तेल की एरंडाचं तेल
हम्
हम्म हम्म
ते घालायचं
हा हा
आणि तिकडे काय पाऊस तेन
पाऊस नाही तसा
हा
पण चारला थोडा ढगाळ वातावरण झालतं.
होय काय हा हा
मग आणि काय
हम्म काय नाही मग दांडेलीला गेलता तिथं काय कसं काय काय होतं.
तिथं आम्ही इथन गेलो रिसॉर्ट ला अगोदर बुक करायचा होता ऑनलाईन मग आम्ही रिसॉर्ट बुक करायचा राहीला आमचा
हा
मग राहिल्यानंतर ना आम्ही गेलो तिथं आम्ही इंस्टावर रील बघून गेलतो ना
हा हा
आणि त्या रील जितकं फोन केले एक पण फोन लागला नाही. लांनी ला हा आणि लागला तर तो तिने हम्म ऍक्सेप्ट करत नव्हती.
हा हा.
मग आम्ही लोकेशन टाकलं एका रिसॉर्टमध्ये गेलो त्या आम्हाला रूम भेटली.
हम्म बरं.
रूम भेटली तिथं गेलो आम्ही आणि तिथे गेलो तिथे गेल्यानंतर ना आम्हाला अ पहिला रूम ची चावी मिळाली, रूम मध्ये गेलो फ्रेश होऊन आलो, नाश्ता मिळाला नाश्ता मिळाला, हिकडं तिकडं फ्रेश झालो आणि थोडा वेळ ना आम्हाला ऍक्टिव्हटी साठी ने नेल तिकडं नदीवर नेण्यात आलं.
हा हा.
मग तिथं कसं काय काय? स्विमिंग पूल होत का असं नदीच होती ती?
नदीच होती वरी.
नदीचं होती व्हय, हा हा म्हणजे कोठली नदी ती?
ती कुठली हाय काय माहित?
हा हा.
आणि तिथं गेलो गेल्यावर ना हे केलं आम्हाला
काय ते, हा हा, जॅकेट ते वॉटरप्रूफ, हा हा.
आणि त्याला तिथं ति जॅकेट घातलं आणि उंच नेलं वरती.
हा.
आणि तिथं ती हुकाला अडकावलं.
हा.
आण दिल ढकलून.
हा प्रत्येकाला तसं होतं का?
हो प्रत्येकाला तसं ते तिरकं तिरकं पाण्यात जातय असं.
हा हा म्हणजे ते सळीवरन जाते ती. सळी अस जाते ना ते, म्हणजे हुक घालून त्या अस हे करत्यात ह हा मग भीती वाटली नाही का?
थोडी वाट नाही वाटली हे ते सुरुवात रिल बघताना थोडी वाटली होती पण तिथं गेल्यावर ते ढकलून दिल्यावर काय वाटलं नाही.
वाटलं नाही हा हा.
आणि त्यावरून माझी रील झालती पण ती डिलेट झाली.
होय काय?
ह ये राहाग त्या गाण्यावरती.
कुठलं?
मी रागा
हा हा.
ते तशी रिल झालती, तो डिलेट झाला.
मग कुणाकडे असलं तर बघायचं नाही का?
बघायचं आहे की आता, नंतर पुढं गेलो, ते पन्नास पायऱ्या होत्या.
कशाला?
अस एक एक किलोमीटर पर्यंत असं कासरा बांधलेला.
हा.
आणि त्याला असं अ फळीचा झु म्हणजे फळ्या असत्यात ना खाली अस पुलावरन कसं सिमेंटच्या चालतय तर लाकडी हे केलंता
पुलावर न जायचं त्या
हा हा हा. लाकडी पुुलावरन हा हा. ती एक ऍक्टिव्हटी होती, दोन झाल्या आणि त्याला लागूनच आणि काय ती होतीती ह्याजी होती हम्म हम्म
कशातन बोटीत न जायचं
हा बोटीतन जायचं
हा.
आणि बोटीतन जाऊन आल्यावर तिथं सुरुवातीला तिने दोन्ही जी करणार दोन होडीचे म्हणजे असं आमची दोन माणसं आणि त्यांचा एक माणूस
हा हा मग
मग काय मग गेलो मग ती केली ना ते पूलाची ऍक्टिव्हटी केली.
हा हा म्हणजे आपली इच्छा होती काय काय कर
हा नाही ती ऑरला होती ऍक्टिव्हटी आठ ऍक्टिव्हटी होत्या टोटल
ऑरला होती व्हय हा हा म्हणजे आपल्या इच्छेने आपण निवडायचं होतं.
हा मग ती पूलाची केली आम्ही.
हा.
आणखीन नंतर न आम्हाला ने तिकड नेलं अह एक तीन किलोमीटर बोट उचलून न्यायला लावली.
हा.
स्टोअरनं
हां आणि
तिथनं गेलो तिथनं पाण्यात अलो पाण्यातन आलो निम्म्यातं आलो ढुकलून दिलं पाण्यात
होय हे सगळ्यांनाच
हा पवायला किती उशिर होतंय तेवढं मग आणि नंतर ना लो नंतर ना आलो असं धबधब्यासारखं वरन एकदम वरन असं जाणार ते बोट म त्यातं दुसरी रिल असेल की असली तर सेंड
म्हणजे तीत वॉटर पार्क सारखं काय नव्हतं काय?
काय नव्हतं सगळं नदीवर ऍक्टिव्हटी होती.
हा म्हणजे म्हणजे जे-ज्यांचा आपण रिसॉर्ट बुक केलं त्यांच्यातर्फेच त्यांनी घेणार ते.
हं असं आपल्या
म तिथं आणि काय तिकीट होतं काय नदीवर?
नाही नाही सगळं तेनचं एकदा आपण
म न बुक करता आपण गेलो तर आपलं आपण करू शकतोय ना ते.
नाय नाय.
हा!
तसं मग ते रिस्क कोण येणार. म ते आपल्याला होडी पाहिजे ऍक्टिव्हटीला.
हा म ते म्हणजे असं कोणी गेलं तरी प ते म्हणजे अस. पैसे भरून तिकिट काढून देत असतील की. पैसे भरून तिकीट काढून देत असती म्हणजे रिसॉर्ट सारखचं आपण जायचं.
हा रिसॉर्ट तर्फेच
हा हा! बरं!
हूं!
मग आणि काय.
मग परत ना तिगे गेलो आणि रिसॉर्ट बुक केलतं. आणि मग तिथं नंतर ना त्या ऍक्टिव्हिटी करून आलो.
हा आणि जेवण तेन कसं काय?
जेवन तेनं सकाळचा नाष्टा हो
हा काय होतं नाष्ट्या ला?
इडली होती, रात्रीचा शिळा भात गरम केलेला होता.
ह ह म्हणजे आपल्या इच्छेनं काय पाहिजे ते, अनलिमिटेड होतं? का तेने एकच. हा हा म इडली आपण पाहिजे तेवढं खाऊ शकत होतो.
हो बारा इडल्या तीनदा भाग.
हा हा!
आणि इडली सांबर, सांबर मध्ये मीठच नव्हतं.
हा हा आपण तिथ आपल्यानुसार आपण घ्यायचं असते वरनं
मीठ कायचं नव्हतं.
हा!
परत ना.
हे होतं अ तिकट चटणी
हा!
चटणी, लोणचं.
हा हा हा!
गेलो जेवन नाष्टा केला.
हा म्हणजे दोन प्रकारच्या चटणी, आणि सांबर होतं.
हो इडली आणि राईस.
हा हा म्हणजे राईस प राईस सोबत काय बिल तर खायला पापडते आणि तसलं काय.
काय नव्हतं.
हम्म हम्म
परत ना दुपारच्या ब्रेकफास्ट ला काय एक मिनट.
थांबा.
हा.